हॅलो, हा बोल आलाय की आवाज, आला आवाज घुमाला आहे. काय नाहीती आज बघाल बोघा आणि काय करू हॅलो
ेलो बोल रे
अर बोले ना मग सांगाले ना तुला ते ऍपच बघाल तो म्हणून हा करया
हा तेच कि मला पण तेच वाटलं मी पण म्हणून मी पण ट्राय करालो आहे ह्
ह माझ ते केजशी बोलायला
बघूया काय होते याबा
दहा मिनट स्पीकर बी कर काय नाही मला सांग कॉल रेकॉर्डिंग बेस मग हच्यावर मला बॅलनस कॉल कराय ना
आह
बॅनस आपला कॉल कराय ना प म कॉल केल्यास माहिती आहे मी तेच म्हणाले बॅलन्स आपल्या पणप कॉल कराय का
काय माहिित
कळ काय नाही मी मामाला देतो रे नाही तर मम्मी आणि मामा हे तासभर बोलते
हा मग तस चालते रे तस खरं पहिला होऊत
मग तर वरती पडते काय फेनो कॉल म्हणून
हा
किती दोन रुपये विड्रॉवा आहे मिनिमम दोनो पेड्रॉ होते यॉल दोनो पे
ते कशाला बघाला आहेस तू आपलं ब हे बोलल बघ माझ टास्क पूर्ण हो दे दहा दहा मिनिट बोलायचे चांगलं अरे मी बोलायले होते रिप्लाय कर नसता रिप्लाय कर की नसता बोलतो घे काय एवढं मर्दा हे काय, काय गेल्यावहित रेिकॉर्डिंग चालय तेना सगळं माहित आहे काय?
आरे काय करणार हाईस काय तू सांग कि बोलणा आ जेवलो की बाबा मस्तपैकी पोट व्हय चांगलं केलत आरे काय मुद्द्याकड गेलतो मग जरास
हा मुदयाळ
खिर प्यायला गेलतो रे जेवून. मुद्या गोव्याला जाऊन आला की तो काल होत. काल कॉल केलता रे नाही काल रात्री गेलतो मी आर्यन आणि हर्षा गेलतो रे म जरासं म स्त पैकी चार- पाच वाट्या सगळी मिळून ते खीर पिलो एकटा प्यायला नाही सोड टेन्शन घेऊ नकोस.
अमित आलता काय?
आमिर नाही यायला
नाही याला काय हा, हा तुम्ही तिघच गेलता होय?
तिघच गेलतो.
चांगला आहे की मग आणि काय काय केला मग अजून अडीच मिनटं आरे आसं विचारू नकोस रे मर्दा टास्क टास्क आस मर्दा
हे सगळं रेकॉर्डिंग होतयं मग
मग तू तू कुठं फिराय जाणार हायस काय नाही?
अरे आता चालोय नव्ह उद्या गावाला क एक मिनिट थांब ये होय नाही परत कुठं एकदा आता चाललोय. कॉल काय - -
काय परत बोलूया आ? हा.
काम हाय हा बोल की
काय नाही ते कॉलेज कव्हा चालू होणार हाय?
कॉलेज आता कव्हा चालू होतय काय माहीत आपलं
हुं. रिझल्ट लागला नव्ह तुझं?
आमचा नाही लागायला रे
हा आण तू तू फर्स्ट सीम फर्स्ट सेम च तुझं ब्याक होत
कशाला बोलाला शिवय - -
अ् रिकॉर्ड जातोय. सुम्या हेचा रिझल्ट आला अरे पंकाच परत पंक - - क्याच मला वाटत वायडी लागतयं.
का?
आर्किटेक्चर क्लिअर झाला नाही रे - - कमप्युटर आर्किटेक्चर
प्लेअर झाला ना मग तो आ आलता ना कम्प्युटर आर्टिटेक्चरला आला नव्ह
अरे पेपर दिलता त्यानं रे, त्यानं पेपर दिलता त्यानं खरं ते एच ओ डी सरांनी चेक केलत रे एच ओ डी सरांना कॉम टेक्चर हा चेतन सरांचं होत हम्म हा अरे सुमी ते मला सांगत होता आणि तो मग परत गेलाय बॅग लागला बहुतेक पंख्याच मग रिझल्ट गेला आता वायडी लाग मला वाट
अरे सव्वीस तारखेला आला नाही मग तो सव्वीस तारखेला आलता
अरे पेपर द्यायला आलता रे खरं चेकिंग पेपराचं काय मर्दा डोक आहे का नाही तुला? सु मी सांगितल नाही तुला सुम्या सांगितलं मला तुम्हीच सांगितलं मला असं अह कि चेतन सरांनी चेक केल्यात आणि पंख्याच म्हणजे पंख्या परत गेल्या कंपनी याच या बहुतेक हे सेम क्लियर केलंय ऑल क्लियर हा चौ फोर्थ सेम ऑल क्लिअर आहे खर तो हे गेलाय म्हणजे कॉम्प्युटर आर्किटेक्चरच गेलाय
तुमचं अजून रिझल्ट आलं नाही. तुमचं आत्ता पेपर झाले ना अठ्ठावीस तारखेला.
होय, मग मी पण मी पण म मी पण तेच म्हणाले तुला आता तो व्यक्ती आला नव्हता वाटत काही दिवस पेपराला.
नाही पेपराला आलता कि गावाकडनं नाही आलता मला म्हणाल तो पेपराला गेलतो.
सव्वीस तारखेला आम्हाला दिसायच नाही तो गडी, कस बोलता
काय माहीत नाही का? अरे म म गावाला गेलता रे तो लग्न होत. तर बहिणीच काय तर मग गावला गेलता गावाला जाऊन आला तो पेपर द्यासाठी लवकर. परत आलता आणि गेलता बहुतेक पेपर द्याय
हां.
हम्म मला तर म्हणत होता पेपर देऊन आलो आता काय माहित नाही.
काय करतात काय माहित आता
ह ह काय तर करू दे ते ते ते मी सांगितलेलं बघ तुला ते बायवन गेट वन फ्री आहे बग. चांद मेरा दिल मुूवी वर जायच असेल तर जाऊ शकतोयस.
नाही कान कुठलं काय माहिती आता वाट ठेवाय बी वेळ नाही.
लव्ह स्टोरी
आधीच वाकडा मजा लवचा आणि आमचा आणि तू लव मुवी म्हणजे दिवसभर म्हणजे मी नाही नाही बघाय नाही. ह
तो शिरू आहे. त्यात हिरो तूझ आहे शाहरुख खान काढला नाही रे आर्यन खान न काढलाय काय झालं मग काय झालं मग बर ये मग कुठे
त्या काय चांगली नाही. कुठे फिरायला जातोस आता चाललोय. त्या गावाला मी दहा पंधरा गेला पंधरा गेला ना मी तेलात
हा हा तेव्हापर्यंत तेव्हापर्यंत कॉलेज तेव्हापर्यंत कॉलेज चालू होईल म लगेच
अरे झालं झालं त्याला काय दावायच. काय सुरुवातीला काय नसते माहिती आहे.
मी आता आता मी कॉलेज कंटिन्यू करणार भावा मार्क्सच्या सेम सारखं करणार. नाही रिझल्ट लाही कमी लागलंय. माझं
मी आता अभ्यास करणार जाऊन आयष्यामध्ये किती सहा पर्सेंट किती पडलेत किती आता
शी हे बग की बाकी तीन सेम मध्ये ऐंशी ऐंशी ऐंशी आलंय. हा आणि या सेममध्ये
चौऱ्याहत्तर आले मग कमी आले कि रे
तेच कि केवढं कमी आलं थेरीला लय कमी आले मला आता काय नुस त मला मला नुसत थेरी सुधारायचं ये कारण मला इंटरनल इंटरनल ला पण भरपूर मार्कयत आणि प्रॅक्टिकलला तर हायच असतयच सोड मला
ते आमच्या सी ए.
ते अरे काय म्हणत मॅडम काय म्हणलेली मार्क्स देणार नाही. हॅलो आवाज येईना तुझ.
अर एक फक्त सी ये बघायचं म्हणलं रे. सी ए तर सुटला होणे कमप्युटर आर्टिटेक्चर त्याचा आम्हाला पाच किलो कनी मग म्हणाले सगळं परत चालु करायाचा अभ्यास सिलॅबस पहिल्यापासून आणि पहिल्या पण नाही.
बुक तुझा तर जर सी ए क्लियर सी ए क्लिअर झाल नाही तर वाय डी लागेल तुझ.
होय मग मा तर मग काय कॉलेजच सोड म्हणल्यात मला घरातले.
हा.
होय कॉलेज
घरात सांगितलंयस सगळं घरात सांगितलंयस मजा म गसगळी जातील की तू जातोस
मी अमर्या
मुद्या तेच कि तिघं जातीला काय वाडताये.
मका आय म काय करणार जर असं झालं तर?
मग काय एक वर्ष गॅप टाकून भरतीच बघायचं म्हणलोय
ते बघायचं निवांत नाहीतर. अरे टेन्शन घेऊ नकोस ते सगळं अरे कस आहे थर्ड टीम आहे क्लिअर करतील रे त्यांना पण जरा हे असतय दया मया असत पुरणसारख साठी पेपर गेलता नव चांगलं चांगलं गेलत नव पेपर.
गेल तू किती लिहिले माहितीे का अठ्ठावीस ला पास आहे चोवीस ला पास आहे ना एक. दहा वीस तीस चाळीस पस चाळीस पंचेचाळीस चाळीस मार्कच लिहिलय बघ एमसी क्यू कुठल आमऱ्याने एमसी क्यू आमऱ्याने सांगितला मर्दा आम एमसी क सांगितला मर्दा चार बरोबर आलय फक्त
अरे मर्दा हे टेन्शन घेऊ नकोस सोड होतय सगळं.
बस राहिलो की भावा मग सोशल मीडियावर बाहेर मी सोशल मीडिया गायब सगळं गायब मग कॉल केल्याशिवाय आम्हना काय सांगू तुला अभ्यास न की काय वाट लागल्या काय करायचं अभ्यास आता मग त टाकायचं कुठल्या अकॅडमी लावायची
म बघितलं असतंय तू
काय वी आय पी घंटा व्या म्हणजे चां नाही
तेच की अरे काय काय मला काय मला काय चांगलं वाटलं नाही रे मला काय चांगलं वाटलं नाही कारण काय स्वस्त झालं नाही अजून. सगळी
काय
अजून मांगच झाल्यात सगळे
काय सांग बर ब ब बर आलं तर मला चाळीस पाठव